हो येतो येतोय.
तर मला खरेदी विषयी सांगायचंय.
हम्म हम् बोल ना.
तुला आवडतय का खरेदी वगैरे करायला.
खरेदी करताल कुणाला नाही आवडत सगळ्यांनाच सगळ्यांनाच आवडत. ते खरेदी करायला.
हाव म्हणजे मला वाटत ते बायकांच जास्तच छंद असतो तो खरेदी. करायला वगैरे हम्म. मला पण खरेदी करायला भरपूर आवडत आणि असं नाही की फक्त. तो ऑनलाईनच पाहिजे आणि ऑफलाईन वगैरे. तर मला दोघी प्रकारच्या खरेदी करायला आवडतात. अ आणि आता मी आ असं नोटीस केलेलं आहे की अ म्हणजे. दुकानांवर जाऊन वगैरे खरेदी करण्यापेक्षा आहे ना. ते ऑनलाईन ऍप्स वगैरे असतात त्याच्यावर खरेदी क केलेलं परवडतं असं मला वाटतं.
बरोबर.
तू काय म्हणशील?
बरोबर मला पण तेच की आपण जेव्हा आ दुकानांमध्ये जाऊन खरेदी करतो तेव्हा बघ आपल्याला त्याच्यामध्ये डिस्काउंट वगैरे असं काय मिळत नाही. म्हणजे आपल्याला खर तर त्यांच्याशी भांडावं लागतं किंवा बार्गेनिंग कराय लागते आणि आजकालच्या शॉपमध्ये ते त्यांच अ बाकीच खर्च जास्त करतात म्हणजे त्यांच्या गाळाचा भाडा असू दे किंवा अजून काही गोष्टी अस त्या गोष्टी ते लोक जास्त हे करतात. म्हणून ते ऑनलाई कसं आपल्याला परवडतात ऑनलाईन मिशो वगैरे त्याच्यावरती ते खूप स्वस्त स्त आपल्याला कपडे वगैरे मिळतात मग आम्ही तर जास्त करून ऑनलाईन शॉपिंगच करतोय. कारण म्हणजे असं कपड्यांच्या बाबतीत वगैरे आपल्याला नाही आवडलं तरी आपण चेंज करू शकतो. किंवा आपण साईज आवडली नाही कलर नाही आवडला तरी आपण रिटर्न करू शकतो. पण तसं दुकानदारासोबत आपल्याला भांडताना नाहीेत बघ कोणत्या गोष्टी म्हणजे घे आपण चेंज करायला गेलो क मग परत ते आपल्याला चार म्हणजे आपल्याला पैसे तर रिटर्न नाहीच देत. आणि परत चार प्रश्न आपल्यास विचारतात की हा मग तुम्हाला आवडलं नव्हतं तर घेत ल कशाला म्हणजे अशी खूप काही दुकानदार आहेत की असे बोलतात.
हो अजून सांगशील मी जस तू दुकानदारांचा अनुभव सा सांगितलं तसं ते म्हणज त्या जीएसटी वगरे भरपूर लावतात ते. म्हणजे डिस्काउंट त्यां राहतो जर डिस्काउंट जरी दिला अस त्यांनी टेन पर्सेंट. डिस्काउंट सांगतात ते पण त्याच्यात ते डि जी जीएसटी वगैरे पाच टक्के कापून घेतात. म्हणजे ते सारखंच पडतं ना. म्हणजे त्यांची मार्केटिंगची पद्धत असते ती की आम्ही तुम्हाला डिस्काउंट देतोय. आणि नंतर बिल काढताना म्हणतात की एवढी जीएसटी तुम्हाला लागती. त्याच्यामुळे या दुकानात वगैरे खरेदी कर करायला मला आता जास्त करून आवडत नाही मी पण मिशोवररून वगैरे आणि इतर ऍप्सपेक्षा मला मिशोवरर जास्त खरेदी कारण त्याच म्हणजे अ डिलेवरी जी असते. ती लवकर पण असते बहुतेक एरिया नुसार असेल माहित नाही पण मी त्याच्यावर खरेदी जास्त करतात आणि दुसरं सांगायचं गेलं म्हणजे असं बाहेर कुठं बाजारात वगैरे जातो आपण किंवा यात्रा वगैरे असली कुठे तिथं जायचं मी जर माझ्या मिस्टरांसोबत वगैरे गेली मला वस्तू आवड माझे मिस्टर म्हणतात की आता हे काही खरं नाही गेले म्हणजे च म्हणजे आहेच किशाला किशाला कात्री मी म्हणते मला आवडली वस्तू मी त्या दुकानाजवळ जाते आणि यांना हे काय म्हणते चल पुढे. चल पुढे मी म्हणते थांबाव बघून तर घेऊ द्या. हे मला कसं म्हणतात मला म्हणतात की अ नाही तुझं बघण म्हणजे बघणं नसतं ते डायरे बॅग भरन असत म्हणून म्हणून त्यांना भीती वाटते हला बाहेर घेऊन जायचं म्हणजे आधीच सांगतात बघा एवढं बजेट नाहीय माझं.
हम्म हा हा हा आ बरोबर कारण प्रत्येक पुरुषाला म्हणजे तस वाट तच कारण महिला आपल्या आपण अस आहेतच अशा की आपण जिथे कुठे जाऊ तिथे आपली पण म्हणजे चार पाच हजाराची खरेदी तरी आरामात होते म्हणजें असं एक क दा यात्रेमध्ये यात्रेमध्ये वगैरे गेलं तर खूपच जास्त होते आपली खरेदी म्हणजे प्रत्येक गोष्ट तो दिसेल त्या दुकानात आपण थांबतो आमच्याकडे पण अशी एक ना मोठी सासगावची यात्रा असते ग म्हणजे सजगाव गावाचं नाव आहे खूप मोठी यात्रा असते एकदा अगदी पंधरा, ते वीस दिवस यात्रा असतात. तिथे मोठे मोठे पाळणे वगैरे असतात. पण ते, यात्रेत गेल्यानंतर ना मग हा, शॉप म्हणजे या, दुकानात गेल्यानंतर, पुढच्या दुकानात पु म्हणजे. आमचे हे म्हजे आमच्या बरोबरे, जे असत ते कटाळतात अरे एकाच दुकानात सेम वस्तू इतरी व तथच काय, थांबायची गरज आहे. तुम्हाला तरी त्याच दुकानात बघ. घेणार तर काहीच नाही, पण नुसतं इथे बघणार तिथे, बघणार म्हणजे असं चिडचिड, करत असतत आणि जास्त करून आपले नवरे तर जास्त आपल्या शॉपिंग वरती जा त इरिटेट होत अस मला वाटत कारण त्यांना आवडत नाही आपण कुठे गेलो तरी सारखं शॉपिंग शॉपिंग शॉपिंग असं आपलं चालूच असतं.
हो आमच्या इथं तर आठवड्याला मंगळवारचा बाज
हम्म हम्म. हॅलो? तुझा आवाज नाही, येत आहे ग मला हॅलो? आमच्याकडे पण असतं आठवड्याला बाजार, म्हणजे पण असे बाजार नसतात. नॉर्मल बाजार असतात, आठवडा बाजार वगैरे, शनिवारीचा बाजार वगैरे. असे असतात आमच्याकडे.
हम्म, आठवड्याच्या बाजारात वगैरे, मी पण जाते.